हॅलो नमस्कार
का गुडली
तुम्ही कसे आहात शुभ सका तुम्ही कसे आहात
मी मजेत
हो झाला झाली सका का झाली सुरुवात दिवसाची हा मी पण छान आहे मी आता
हम्म सकाळी सकाळीच थोडस फ्रेश वाटतय फ्रेश एअर असते गाड्या कमी असतत लागतात तब
हो पल्युशन चाल जात हो मी पण आता जरा जस् बाहेर गेले होते काही सामान आणण्या खूप खूप जास्त म्हणजे सकाळी सकाळी सुा खप ग म्ह जे का ह्या वेला आपण व्हायला लागते थोडच वेळ फक्त आपल्याला असा फ्रेश एअर मिळतो नंतर हळूहळू ट्रॅफिक पडायला लागत तर पल्युशन वाढायला लागतं अ आणि रस्त्यावर म्हणजे अ कचरा फेकण्याचं तर प्रमाण एवढं वाढलंय आता आपल्या इथे अ कुठे आपण असं आमच्या इथे एक चौक आहे अस आच म्हणजे बेसिक चौक आहे तिथे येणार म्हणजे इंटरनल रोड आहे तो तर तिथे त्यांनी देवळ आहे छोटस पण त्याचाच्यामोर सुद्ध लोक कचरा लागात म्हण खण म्हणजे ऑपोसिट साईड ला खूपेग्युलर जरी त्यांच्या घरी कचरेवाले येत असतील रेग्युलर किंवा खूप जे जरी सगं रेगुल असेल तरी सुद्धा त्यांना काहीरी एक्स्ट्रा तिथे आणून टाकायचं असतं तिथे अगदी टाकतात ते बिंदास टाकतात. अहो काही आमच्या इथ लोकल म्हणजे कार्य ते होते तर त्यांनी काय केलं. त्यांनी तो सगळा रस्ता क्ली केला मस्त पंधरा ऑगस्ट ला आणि त्याच्यावर रांगोळी छान लिहिलं होत त्यांनी, की प्लीज इथे कच टाकू नये म्हणून. लोकांनी त्यावरही कचरा टाकला असं हो म्हणजे, आपल्या इथे खूपच असे लोक कॉमन सेन्स राहिला नाहीये, लोकांमध्ये सिविक सेन्स राहिला नाहीये, आणि या ट्राफिक तर एवढा वाढला आम्ही म्हणजे. जे मुलं पण म्हणत असतात. की आम्ही कुठे जाऊ खेळायला कुठ जाऊ. पण खाली सोडणं आता आपल्यासाठी अ म्हणजे मुश्किल झाले आहेत. खाली सोडाच, म्हटलं खाली खेळायला. तरी,
तर काय ऑफिसला जायला पण किती किती वेळ लागतो जसअ जनरलली सर थर्टी किलोमीटरचा रस्ता असला तर तो डेफ फिनेटली वन अँड हाफ अवर घेऊन घेत कारण की ट्राफिकमध्ये स्ट्रकच. व्हाव लातात त्याच्यासाठी घरून हा त्याच्यामुळे घरून, अर्ली निघावं लागते मग ते घरात आपण टाइम स्पेंड नाही करू शकत. वापस त सिच्युएशन रिटर्न येताना. रिटर्न येताना तर मॉर्निंगला तरी वन अँड हाफ अवर लागतो रिटर्न येत. तो जनरली वन अँड हाफ चा टू अँड हाफ अवर होऊन जातो. की अ आप आफ्टरनून म्हणजे नंतर इव्हनिंगला तर इतकी ट्राफिक असतं.
हो आणि ही तर ही तर आताची सिच्युएशन आहे. म्हणजे आता तर अजून र्यंत पावसाळा सुरु नाहीये. म्हणजे एकदा सीझन चेंज झाला की परत पावसाळ्यामध्ये तर फारच डबल ट्रॅफिक रस्त्यां रस्ते दिसत नाही रस्त्यांमध्ये खड्डे ट्र लाईट ब होऊन जातात त्यामुळे अजून स्युए व ट्रेन पण अजून विचित्र होऊन जात ट्रेन पण म्हणजे फार वेगळ्या होऊन जातात आ रिसेंटली मी एक इन्सिडेंट शिकला
हम्म हम्म
शे तर त्यांनी काय केलं एक म्हणजे आई आणि मुलगी चालल्या होत्या ट्रेन म तर ट्रेन फुल फुल भरलेली होती पूर्ण म्हणजे भ त्या ताना त्यांनी काय केलं त्या कशा तरी चढल्या म्हणजे गर्दी गर्दीमध्ये त्यां ह्याच्यावर पण उत त्यां े उतरायला कोणी जााच द्यायला तयार उल उलट अजून लोक वर चढायला लागले म्हणजे तो सेस नाही आप इथे डायरेक्टुतात म्हणजे आतमध्ये तर त्यांनी काय केलं रत आणि त्या आईचा त्यांनी उतरताना ते आई सपाय त्या ट्रेनच्या त्या फटीत अडकला तर अडकला तर खूप असती मुलगी आणि त मुली कॉलेज े खप अ फार मो पण न्हती छोटी जरा स्कूल जस्ट पास आउट असेल ती मुलीगी एवढी रडायला एवढी उरडायला लागली एवढी रायला लागली कि तिला वाटलं माझ्या आईला का तरी झालं. तर त्यांनी काय केलं हो खूप पॅनिक झाली म्हणजे ती आणि मग लोकांनी कस. री तिझ्या आईचा तिला वाटलं माझी आई गेली आता खाली म्हणजे. पाय होईल तर त्यांनी लोकांनी तिला खेच काढलं आईला काही झालं नाही. केली पण चेन ओढली गेली म्हणजे गैरसोय किती झाली ते बघा चेन ओढली गेली लोकांना सगळ्यांना थांबाव लागलं पोलीस आले तिथे मग खूप भांडाभांडी झाली. कारण कलो च्या गर्द एवढ्या होत्या लोकांनी त्यांना उतून नाही दि पण त्या मुलील पैनिक ती एवढ ओरड होती आणि एवढी घा घाबरलेली होती तिला त्या पॉनिक मधन निघायला. एक तास लागला. मेंटल शॉक बस की माझ्या हईला अस झालं म्हणजे खूपच सिविक सेन्स.
मन खूप नाजूक असताना कोणता पण त्यांना जास्तीत शॉक बसतो. आणि परत ट्रेन मध्ये म्हणजे. तिथ पण सिव्ह से्स युज कराय पाहिजे लोकांनी.
करायला पाहिजे थोडी एक बाजू चढायला एक बाजू उतरायला नाही थोडस हा म्हणजे बाजू पण पाडल्या पाहिजे मोठ्या मोठ्या देशांमध्ये आता आम्ही बघ ते ना आप आपण हजार बघतो बघ रील् व बतो मूज मध्ये बघत तेे एक्लेटर वर्ण जातात. एका बाजूलाच असेभे राहतात. दुरी बाजू रिकामी ठे
ह् खप डिसिप्लन डिसिप्लन म्हणजे मुळातच पाहिजे लहानपणापासून ते डिसिप्लिन. क्लीन पाहिजे.
हो आणि हेवी फाईन लावतात माहितीये का बाहेरच्या कंट्रीज मध्ये खूपच हेवी फाईन लावतात त्यांना त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवय
फाईन लावला तर ह इथे कोणीच रूल पाळायला पाहतच नाहीत रूलच नाही को वाटतात लोक
हो हो ब्राई करतात म्हणजे असं आपण किती सग की नाही कचरा नका टाकू किंवा थुंकू नका किंवा हे कारण की मुलांच्या आपले लहान मुलं आहेत लहान मुलां. च मनावर परिणाम होतो किंवा जे त्यां हेल्थ ववर परिणाम होतो परत त्यांना हे दिसतं पण ना समज त्यांनाट
हम्म नाह- नाही माहिती आहे सगळ्यात मोठं सगळ्यात पहिल्यासारखा सरकारने पण किती चांगल्या योजना आखून दिलेल्या आहे ग्रीन डस्टबिन दिलेली आहे ब्ल्यू डस्टबिन ब्लू डस्टबिन दिलेला आहे रेड डसबिन दिलेला आहे डस्टबिन दिलेत ग्रीन मध्ये ओला कचरा चढा य ब्ल्यू डस्टबिन मध्ये आपला अ.... प्लास्टिक टाकायच रेड याच्या मध्ये इलेक्ट्रिक वस्तू काचेच्या वस्तू टाकायच्या किती-किती व्यवस्थित आणि गरबांना हा
जाऊन आले ना, की म्हण नाही बाहेरचा देश फार सुंदर म्हण किती स्वच्छ ठेवतात हे, पण त्यासाठी ती लोक
हम्म आणि ह
तर म्हणजे असं सगळं हे थोडंसं ऑब्झर्व्ह म्हणजे ऑब्झर्वेशन पण आहे माझ आणि थोडं आपण जेव्हा इथे बाहेर फीरतो वगैरे पण आता मुलांसाठी पण आम्ही आमच्या इथे सोसायटी म्हणजे अशी सोसायटी नाहीेय, इथे मुलांचे इथे ना नॉर्मल सॅंडल लोन बिल्डिंग आहे किंवा आम्ही खाली सोडू नाही शकत. बीकॉस गाड्यांना म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाला एवढी घाई अस ती अ पोहोचायची आपल्या आपल्या ठिकाणी, आणि सगळ्यांना ऑलरेडी त्या गर्दीतन निग हो हो आणि गर्दी मधन निघ गर्दी मधन त्यांना फक्त्त रश करायच असत. आम्ही कधी पोहोच यच तिथे. अ त्यामुळे ना लोकांनी फार म्हणजे आणि प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर झालेली आहे. प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर झालेली आहे. जरी इलेक्ट्रिक सांगितली तरी इलेक्ट्रिक गाडी सध्या थोड्या महाग असल्यामुळे लोक नाही म्हणजे एवढे आहेत त्याच्यावर नाही वापरत आहेत आता.
हम्म हम्म.
थोडंस म्हणजे काही जे आहेत लोक ते थोड प्रमोट करतायत त्या गोष्टीला. पण सगळे नाही अजूनपर्यंत ते युज करू शकत आहे. बीकॉस फ्युएल प्रायसेस पण आहेत. सगळ चाललं म्हणजे त्याचामध्ये इलेक्ट्रिसिटी पण आता आपले मीटर पण वाढत चालले आहेत कुठे मीटर कॉस्ट तरी कुठे कमी होतय. तो पण वाढतच चाललाय.
तो तर डे मग डे बाय डे वाढतच जाणार आहे. सगळंच डे बाय डे वाढत जाणार आहे. म साइन दिसत नाहीये. की ब की चला ब आपण हे करू, थोडा एक पर्टिक्युलर टाईप. फ, फ, मग क्लास-क्लास- -चे लोक असतात जे. जे रूल्स फॉलो करतात. पण तितक्यानीच नाही होत ना कारण की इंडियामध्ये पॉप्युलेशन खूप आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. तर सगळ्यांना किती ठरवलं तर ठरवलं. जसं मोदीजी किती सांगतात, किती काही सांगतात. पण लोक फॉलो केलं तरच. स्ते होईलं ना.
हो, हा, आणि आम्ही नॉर्थ ईस्ट मधे अस हेला फिरायला म्हणजे. आता जस्ट आम्ही गेलो होतो ना, तर नॉर्थ ईस्ट साइडला तर त्यांनी काय केलं त्यांनी ते म्हणजे छोटे-छोटे रस्ते त्यांचे ते असे नाही का वळणी, पहाडी रस्ते आपण म्हणतो ना तसं आहे. तर तिथे लोकांनी आता-आता म्हणजे खूप वर्षानंतर काही डेव्हलपमेंट अशी बघितली आहे ना. कि त्यांना माहितीय कि तिथे. ट्रॅफिक होणार. ते छोटे रस्ते असल्यामुळे आणि त्यांनी ते एक्सपिरियन्स केलय वर्ष. वर्षातूनवर्ष. त्यामुळे थोडस तिकडे सिव्हिक-सिव्हिक सेन्स. थोडंसं तिकडे वाढलंय. मी आत्ता रिसेंटली बघितल. व्हिडओ कि त्यांनी. अगदी म्हणजे एक लाईन अर्न लाईन ईकड आलं की, हेवी फाईन ड्यूटी त्यांनी लावली. आणि त्याच्यामध्ये काहीच काॅम्पि प्रोमाइज होणार नाही. बिकॉज शाळेला एक एखाद्याला कोणी इमर्जन्सी मध्ये पेशंट असू शकतो. तो रस्त्यामध्ये तर ते पण थोड क्वि विचार करता त्यांनी छान रोल केले. तिकडे तर तिकडे थोडसं आता फॉलो. करायला लागलेत. लोक. की वन साईड वगैरे असं वाटत नाी सगळी कड्यांंनी सगळीकडे सगळ्या लोकांनी जर फॉलो केलं तर, काहीतरी चांगलं होऊ शकत.
हा आणि असं हा आणि सगळ्यांना एकत्र येऊन म्हणजे स त्यांना आपले आप स्वतःपुरती जरी रूल सांभाळले ना आणि एखाद दोन आपल्या फ्रेंड्स सजेस् केलं. कि ब अं अं ह हे रूल पण फॉलो करन्यात समजा कोणी चुकत असेल आणि प्र त्येकानी आपल्या मुलांना मुलींना असं शिकवलं असे जरासे ठरवलं सपोज एक बिल्डिंगनी पण ठरवलं की हे रूल्स फॉलो करायचे तर खूप मोठा चेंज शकतो. फक्त एक पाऊल उ अं उ चलण्या गरज आहे त्याच्यासाठी पहिले पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे. सुरुवात करावं लागतंय, सुरूवात केली तर डेफिनेटली चेंज तर येईल.
हो आणि आमचे पण आता ना आमचे हजार म्हणजे शाळेत नेहमी म्हणायचे तर तसच असतं, ते म्हणजे जर एका एका व्यक्ती हो तस एक एक अं व्यक्तीनी जरी करा करायला सुरुवात केली ना तर, ते खूप म्हणजे मोठा चेंज येऊ शकतो.
चेंज होऊ शकत. आपण आता लोकांच इथ गॅरंटी आपण नाही घेऊ शक त पण आपण त्याची गॅरंटी घेऊ हा. आपण आणि आपल्या जवळच्या ओळखीच्या लोकांची झालं, अस त्यांनी आपण आपल्या रिलेटिव थोड बोल आपण मी पण दहा बारांचा ग्रुप तयार करून सांगू शक सांगेल की बा, आपण हे रूल्स फॉलो
हो नक्की, नक्की. हो हो नक्की. येस थोडा बहत चेंज करू शकतो. येस. हो. चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला, आपण पुन्हा बोलूया तुम्हाला तुमचा दिवस छान असो थँक्यू.
धन्यवाद, धन्यवाद.
थँक्यू.